हॅलो
हॅलो, हॅलो
अस का!
बोला येतोय,, हो, हो येतोय, हम्म.
चालतंय
हो,, शेजारची आली होती, मुलाला कुठऽऽ कल्या शाळेत घालाव, इंग्लिश घालाव, आय, सी आय सी, घालावंऽऽ त्याला जरा समजून सांगत होते मी,, की अजून तोऽऽ तीन वर्षाचा पण नाही.
बरोबर,, ते नसाव लहान मुलांवर.
हा,, निदान पाच वर्षापर्यंत तरी त्यांचा हऽऽ नां खेळण्याचा वय आहे, आणि पुढे जाऊन आयुष्यऽऽऽ च्यामध्ये भरपूर अऽऽम्हणजे अ टप्पे येणार आहेत. टेन्शन घ्यायचे म्हणजे,, असं.
आत्ताच्या मुलांमध्ये टेन्शन आणि त्यांचं अ ऽवाढताऽऽ लोड, त्यांच्यावरचा अभ्यासाचा, फार भयानक परिस्थिती आहे. सध्याची पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा. आणि,, सध्याच कॉम्पिटेटिव जग, जिथे जाऊ तिेऽऽ हे एक, एक मार्कासाठी. एक, अ ऽएक गोष्टीसाठी स्पर्धा रंगलेली असते. आणि मग त्यामुळे पालऽऽ कांच्या अपेक्षा वाढत जातात,, मुलांवरचं टेन्शन बरडन वाढत जातं. आणि मग मुलं नको त्याऽऽ गोष्टी करून बसतात, अगदी आत्महत्यांपर्यंत मुलांमध्ये वेळ येते. फारऽऽ भयानक परिस्थिती आहे ही. कुठेतरी हे सगळं बदलायला हवं.
आणि कसं या, माझं म्हणणं कायय कीऽऽ तुमच्या त्या अपेक्षा होत्या, तुम्ही त्या त्याच्यावर का लादताय तुम्हाला करता आलं नाही म्हणूनऽऽ ठीक आहे लागताय पण त्याची,, आवड ती कुठे आहे. समजा त्याला गणितातलं ज्ञानच नसेल, आणि तुम्ही हट्ट करून बसला. की त्यांनी चार्टर्ड अकाउंटच झालं पाहिजे, कसं करणार तो. त्याच्या डोक्यातला गोंधळ,, तो तुम्हाला समजून सांगू शकतऽऽ नाही, आणि तुम्ही तो समजून घेऊ शकत नाही. पण माझा मुलगा इंजिनियर झालाय, अभियांत्रिकी शाखेत आहे, माझ. माझा मुलगा वैद्यकीय शाखेत आहे, हे भूषणाने आणि सांगायचं असतं त्यांनाऽऽ
बरोबर, हा एवढ्यासाठीच ते आस्तिक. पण आपण मुलांचा मुलांचा विचार नाही करत, त्यांच्या मनात काय आय, त्यांना त्यांचं भवितव्य त्यांना कशात घडवायचं त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, ह्या गोष्टींचा बिलकुल सुद्धा विचार केला जात नाही, फक्त शेजारच्याचा मुलगा एवढा मोठा झालाय हा.
पालकांचा समाजामध्ये मांन उंचवली गेली पाहिजे.
नक्की नक्कीच यासाठी सगळा अठा अठाहास असतो. आणि त्यामध्ये बि बिचारी मुलं नाहक बळी जातात, कितीतरी आपण असं बघतो किंवा वाचतो किंवा ऐक हो. कि या मुलाची जीवन संपवलं, त्या मुलीने आत्महत्या केली. शाळेमध्ये कमी मार्क मिळाले परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले. इथे कमी पडलो, तिथे कमी पडलो, आपल्या ला माहीत नसलेल्या सुद्धा गोष्टी कितीतरी ठिकाणी घडतात.
ही तर पुढची म्हणजे ही पुढची गोष्ट या पण त्याही आधीची लहान पणा पासून. ची गोष्ट मी सांगते तुम्हाला, जी पालक खूप चुकीच्या सवयी कशा लावतात. तू हे अ तू एवढं पान वर स्टडी कर म्हणजे अभ्यास कर मी तुला मग मोबाईल खेळायला देऊन. मग तू एवढा अभ्यास कर मग मी तुला पिझ्झाची अ पिझ्झा मागवेल. तुझ्या साठी हे तुम्ही त्याला अस दाखवताय की तो जे करतोय ते त्याच्यासाठी नाहीय. तुमच्यासाठी करतोय हे तुम्ही त्याच्या मनात रुजवताय असं मला वाटतं.
अगदी बरोबर. आपणच मुलांना हो नक्कीच आपण मुलांना आमिश दाखवतो की हे कर मग तुला हे मिळेल तू ते कर मग तुला ते मिळेल त्यामुळे मग मुलं त्याच दृष्टीने हो रस्त्याने वाटचाल करायला लागतात.
हो, मुलांची म्हणजे ती हे मग मग ते तुम्हाला म्हणतात तुम्ही हे दिलं तर मी हे करणार.
बरोबर.
त्यांना म्हणजे, तुम्ही त्यांना शिकवता की कसं, हे करायचं असतं, अडवणूक कशी करायची असती. ही सवय तुम्हीच मुलांना लावता. मग तुम्ही म्हणता, मुलगा खूप हटी आहे कोणाचच ऐकत नाही.
बरोबर नक्की नक्की ते अगदीच अगदी शंभर टक्के बरोबर बोल. बोलताय तुम्ही हे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मुलाच्या बाबतीत पण काही गोष्टीत मी अनुभवन. की आपणच काहीतरी चुकीच्या सवयी लावतो. कधीतरी पर्याय नसतो, कधी काही कारण
माझं हे काम करायचं म्हणून त्याच्या हातात मोबाईल सोपवून देणं. चला, माझे दहा मिनिटात माझं हे काम होईल माझा स्वयंपाक होईल असं. त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना चित्र जोडायचे अ असतात बघा.
बरोबर.
जोोल्यानंतर पूर्ण चित्र तयार होईल, मी माझ्या मुलाला तशी करायचे. म्हणजे त्याचा तो छंद एवढा जोपासला गेला की अ माझ्या. पूर्ण घराच्या अ दिवाणखाण्या मध्ये. एवढं मोठं तो चित्र तो लावायचा आणि एक त्यातलं पजल जोडलं गेलं नाही. तर त्याला म्हणजे जेवणच करणार नाही म रडायचा तो का नाही जोडल जात. हे माझं चित्र पूर्ण होत. नाहीयेय, अस तो म्हणायचा आणि त्याच्यात. त्यांचा वेळही जातो आणि तुम्ही चिञ चीत्र काढून द्या, ते रंगवायला द्या, अशी पुस्तकही विकत मिळताऽऽ त, चित्र काढलेली असतात, त्याच्यात रंगभरा,, त्याच्यामुळे त्यांना कलेची पण आवडऽऽ
करतो, की चित्रांची तयार पुस्तकं आणायचीऽऽ त्याला हवे ते वेगवेगळे कलर त्याच्या पुढ्यात ठेवायचे,, तुझ्या मेंदूने. तुझ्या विचाराने तू ह्याला रंग भर तुला कसे हवे तसे. त्यांची कलाकृती इतकी सुंदर आहे असते त्यांची क्रिएटिव्हिटी. किंवा विचारसरणी इतकी छान असते, कि त्याचे रंग आपण सुद्धा विचार करून भरू शकतो.
आणि एक परीक्षण पण आपण करता येऊ त्याच्यातून एक परीक्षण करता येतं की ते कोण. ते रंग वापरतायत भडक वापरतायत. कि ते शांत रंग वापरतात म्हणजे ह्याच्या डोक्याची विचारांची पातळी कशी चालते. हे आपल्या कळत जर त्यांनी काळा निळा जांभळा असे गडद कलर वापरले. आपल्याला समजत याच्या मनामध्ये सगळे नकारात्मक विचार. चालू आहे समजा त्यांनी पिवळा हिरवा नारंगी लाल रंग वापर. ला आपण समू शकतो अरे याच म्हणजे डोकं शांत आहे याच्या डोक्यात सकारात्मक खूप विचार करतो म्हणजे आज चित्रकला म्हटलं तरी ती मागच्या दर्जाची नाहीये लोकांना का कमी वाटत.
नक्कीच नक्कीच नाही आणि त्याच्यात ना आपल्या आपल्या मुलांची आपल्याला विचारसरणी समजते का काय पद्धतीचे विचार मुलाच्या डोक्यात सुरू आहेत. आपण एखादं चित्र काढायला सांगितल्यानंतर मग त्यांचे प्रश्न असतात. किंवा हे कसं काढू मग कुठलं चित्र काढू त्याच्यावरन सुद्धा त्यांची कल्पनाशक्ती आपल्या लक्षात येते की हे काय पद्धतीने विचार करू शकत. किंवा म्हणजे नेमकं ह्यांना कुठ. हे आपल्या मदतीची गरज आहे किंवा आपण कुठे बदललं पाहिजे जेणेकरून ही मुलं असा विचार करणार नाहीत.
हो आणि त्या त्यांच्या चित्रकलेच्या. कलेमूळ कितीरी केसेस कितीतरी खुनाचा छडा पोलिसांनी लाव आहे ही पण बाजू आपण विसरू शकत नाहीये की चित्रकला ही दुय्यम स्थान नाही देऊ शकणार. तुम्ही त्याच्यातून पण तुम्हीरित चालू शकता जो आज पेपर वर चित्र काढतोय तो उद्या. कॅनव्हस वर काढेल उद्या त्याच्या फ्रेम च प्रदर्शन भरवू शकतो. बरोबर आहे की नाही. ते पालकांना असं का वाटत की अभियांत्रिकी शाळेत गेला पाहिजे वैद्यकीय शाखेतच गेला पाहिजे हे चुकीच
बरोबर बरोबर.
त्याच्यासाठी तुम्ही लाकोणी फिया भरता तुम्ही भरता फिया आणि त्याचा तुम्ही म्हणजे त्याचा ताण मुलाच्या डोक्यावर देता. आता मी एवढी फी भरली, मी तो तुम्हाला सांगायला आला होता का. नव्हता आला तुम्ही त्याला विचारलंच नाही, तुझा कल कुठे आहे तुला.
अगदी अगदीच बरोबर नाही पण ही गोष्ट. म्हणजे प्रत्येक पालकाने अगदी प्रायोरिटीवर ठेवली पाहिजे की मुलांचा कल कशात आहे त्यांना. पुढे काय करायचं आहे. त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या दिशेने मग त्यांना आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, त्या त्याच्या आवडीनु नुसार त्याच्या. हो त्याने निवडलेलं क्षेत्र त्याच्यामध्ये मग आपण त्याला पुढे कस नेलं पाहिजे. किंवा त्याला काही आपल्या मदतीची गरज कुठे कशी आहे.
या बाबतीत पारकांना मार्गदर्शन द्यायला हवंय. असं मला वाटतय काळाची गरज. कारण सचिन तेंडुलकरच्या सचिन तेंडुलकर म्हणतात अस मुलाला तो क्रिकेटरच हो.
बरोबर
नाहीे ना आशा भोसले म्हटली असती मी क्रिकेट खेळणार अशी उदाहरण देता येतात ना
बरोबर अगदी बरोबर गरजेचं नाहीये की वारसा हक्काने जे आलंय तेच पुढे गेलं
हो हो प्रत्येक माणूस हा वेगळी कला घेऊन आलेला आहे जनमाला आणि आज तर आपल्या एवढ्या शाखा नव्हत्या पण आता त्यांच्या व त्यांना ह त शाखा निवडू शकतात फक्त पालकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज
अगदी ऑप्शन्स खूप आहेत त्यांना खूपच आहेत की ते कुठल्याही क्षेत्रात त्यांनी काही करायचं ठरवलं अगदी छोट्या छोटी गोष्ट सुद्धा खूप मोठी होऊन पुढे ते त्याच्यावर स्वतःच उदरनिर्वाह किंवा स्वतःचा करिअर करू शकतात इतक्या ऑपॉर्च्युनिटी
हो मी तुम्हाला एक उदाहरण देते ते इंजिनिअरला जेवढा पगार असतो ना तेवढा वडापाव वाला त्याच्यापेक्षा डबल
वेलकम होत अगदीच अगदीच
हिशोबाला वास झाला ना बाकी काय करायचंय गरजेला पैसाच लागतो हा चहावाला म्हणू नका तुम्ही वडापाऊ आला म्हणून आता म्हणजे बिझनेसच झाला ना त्याचा व्यवसायच झाला ना
प्रश्नच नाही् आणि जे मा म्हणजे सन्मानाने कष्टाने कमवणार त्याला ते नक्कीच मानाचं स्थान आहे म्हणजे तो इंजिनियर असो किंवा तो वडापावाला असो दोघेही कष्टाने कमवतात
पुण्यामध्ये की वडापाववाले यांच्या शाखा आहेत
अगदी सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत फक्त पुण्यातच मर्यादित नाही आहेत तर सगळीकडे त्यांनी त्यांच्या शाखा उभारलेल्या आहेत सध्या
मिसळवाले मिसळवाल्यांच्या पण कितीतरी शाख काय म्हणजे आता खूप वाव आहे मुलांना आणि संधीही आहे जी आपल्याला नाही मिळाली आपल्याकडे एवढी अं वाटा नव्हत्या निवड निवडण्यासाठी आपण असं निवडायचो की माझं गणित चांगलंय मग मी वाणिज्य शाखेला जातो माझ माझ गित वर चां नाही मा इंग्लही चगलं नाही मग मी क शा केला जाते माझ्या वडिलांची ऐपत आहे मला डॉक्टरण्याची मी वै्यय शाेत अशा पण शाखा निवडलेल्या आहेत असं मला आठवतं हम्
चालेल आपला वेळ झालेला आहे खूप छान वाटलं तुमच्यासोबत
हो हो धन्यवाद धन्यवाद